आ बर
हम्म.. म आता पुन्हा- म्हणजे एक टॉपिक घेऊया म्हणजे थिटर वरन वगैरे असं. हम्म तर मग तुला असं आवडतं का म्हणजे? अ नाटक वगैरे म्हण.
हा आवडत.
वगैरे
मला आवड हा केलंय मी पुरुषोत्तम वगैरे केलंय की. पण म्हणून आमची एकांकी काय होती मी केलेय ते.
एकांकिकेत काय.
हा
म्हणजे तू बरेच वर्ष काम करतेस की आत्ता?
नाही नाही आत्ता आत्ता जस्ट सुरू केलंय..
हा हा हा.
मग त्यात काय लहान पुरगीचच कॅरेक्टर मला मिळते कायमच.
हम्म हम्म हम्. म्हणजे कुठं म्हणजे कुठे कुठे केलं आतापर्यंत?
म्हणजे आम्ही कोल्हापूरला पुरुषोत्तम ला केल्या पुरुषोत्तम करंड म्हणून एक असत तिथे केल्या परत हेला अ विवेकानंद लाकेल्या. परत आणि परत असे क खूप सार करंडक म्हणून हो पाच सहा प्रयोग केलेत आणि आमच्या इथ नाट्यगृहातही केले एक जानेवारीला लास्ट तसं झालं आमच त्यानंतर आम्ही काही केला नाही प्रयोग.
अगं म्हणजे राज्य नाटक वगैरे काय केलं नाही का?
राज्य नाटक नाही नाहीे आम्ही करणार होतो त्यावेळी काय झालं म्हणजे अस रिल्स तार वगैरे आलते राज्य नाटक करायला आमच्या कॉलेज वरती मग काहीतर असं त्यांचा इश्यू झाला मग त्यानी म्हणजे असं त्यांना काम आलं म्हणून त्यांनी सोडून म्हणजे गेले ते.
नाही ग म्हणजे रील स्टार म्हणजे जर त्यांन ती लोक ना म्हणजे सिरियल वगैरे मध्ये काम करत असतील ना तर त्यांना म्हणजे तो सोर्स आहे ना त्यांचा पैसा कमवायचा. तर तिथं दिलेलं असते की शब्द बाबा मी येणार आहे असं त्यामुळे त्याने ती त्यांना चालणं भागच म्हणजे अस्
हा ते ग तेच ग ते ना काहीतरी काम आलं म्हणून तेनी गेलेच मग ते काय आम राजनाटक काय झालंच नाही.
हा हा ह ह मला फोन आलता सोड म्हणजे तुमच्याच इथून एका दिदीचा कि अस अस हाय आणि तुला एक रोल हाय म्हणून.
हा हा.
मी पण गेलेल.
ह ह तुला कशात मिळालेला राज्य नाटकमध्ये?
राज्य नाटक फोन लावली त्या तुमच्याच मधल्या एका दिदीनी मला कि असं असं आहे येतेस का म्हणून मी म्हंटलं हा ठीक आहे येते म्हटलं.
म्हणजे कॅरेक्टर काय होतं?
एक म्हणजे साईड कॅरेक्टरच होतं अ म्हणजे का अ ते काहीतरी गुलामीवरून काहीतरी नाटक होतं गण म्हणजे.
ह हा मॉब मॉब साठी घेतलेलं काय?
हा.
हमहम् मग काय प्रॅक्ट टिस वगैरे काय केला नाही काय?
केलेली ना म्हणजे माझ्या फ्रेंडचं लग्न आणि ते नाटक असं बरोबर लागलेलं माहित आहे. आणि माझी मजाच चालू होती हिकडं बांगड्या भरायला लागल्या तिकड फोन यायला लागलाय मला अगं ये ये नाटक थांबले नाटक थांबले. करून मग इकडच सगळं सोडायचं तिकडं पळायचं. अक्षरशः हळद होती त्या दिवशी मी कोल्हापुरामध्ये नाटक करत बसलेलो.
हम्.
एवढं मग तिथनं परत मग लवकर निघायचं होतं मला. कारण का संध्याकाळीथ तिं आवरायचं होतं ना, मग तिला. मग एका सरांना घेतलं मी गाडीवर. घेतली गाडी आलू मग आम्ही चलकरं तला
हा.. हा..
मग आल्यान म पुढं ती बांगड्या भरायची थांबलेली अक्षर ती येऊ द बच हा म्हणजे फ्रेंड आहे ना माझी. त लहानपणापासून
ण जे काच बलत राहतय का
हो
ह म्हणजे लहानपणापासून शाळेत ते एकत्र असाल मग.
हा. हा.
हम्म हो
काय आलंय म्हणजे.
पाजल काय आलं नाही ग, इिथं तिने न. वगैरे फोडा लागला त्याचा बातरी आला
हा, हा, हा, आता हे टास्क आणि कम्प्लीट करायला सांगितलंच न.
वय तेच करत बसलय बघ आता दोन दिवस सगळं पंधरा आज, आज पंधरा कॉल, उद्या पंधरा कॉल करून संपवायचं ठरवलं. तेवढी होत नाहीत ग तरी.
नाही हो बोलायचं काय बोलायचं असंत.
तोंड दुखतय ग बोलून, बोलून.
ह ते दुसरं बाकीच असते ते आणि बरं मला तर तेच बरं पडते म्हणजे कॉलिंगचं पण ठीक आहे. पण तेवालं म्हणजे जास्त गरज पडते.
आता बघायचं आज आणि उद्या दोन दिवसात संपयला पाहिजे सव्वीस सारखा केला जरा असं जाणार आहे मी बाहेर.
हम्म.. हम्म.. हम्म..
त्यामु दोन दिवसात संपवायलाच पाहिजे, काही करून. नाहींतर आणि रात्री ब्लॉक ब्लिक केले तर अवघडच नाही
णजे फक्त त्या टास्क. पुुरतच ब्लॉक करतात ना. की दुसरी म्हणजे, दुसऱ्या सगळ्या स्टाफला ब्लॉक करतात.
काय माहित नाही ग काय सांगितलं नाही तसं.
हम्म.. हम्. हम्.
बर म्हणजे असं मला तर असं वाट फोन फ्रेंड साठी ब्लॉक करतील.
कायलं.
फोन फ्रेंड साठी ब्लॉक करतील म्हंटलं. म्हणजे जर केलं नाही तर ग बाकीच्याला घेतील अस असं म्हंटलं ग बाकी. बाकीच्याला फम भरायला लागतील ग.
हा. हा. हा.
आमच्या घरात तरी कणी नसत कायम दंगाच असतो लोक अह
बाहेरच्या खोलीत जा
बाहेरच्या खोलीत अगं टीव्ही लावल्यात गं पप्पा आल्यात आमचं
मधल्या खोलीत वरती
मधल्या खोलीत किचन मध्ये बहीण भाऊ बसलाय ग गोळ्या मारालाय पण ते काय फ्री फायर खेळावं आहे
आ ख म्हणायचं त्याला आवाज कुठं काय आता
बघ की ज्या गोळ्याचा आवाज याला पाहिजे म्हण कुठं मारतायला कळत नाही म्हणून बस की ये.
मग तुला अस गेम वगैरे काय ते काय?
अगं तेच म्हणातो घरात काय सगळीकडे आवाजचा आवाज येते कॉलेजवर जाऊन. फोन लाव म्हणालतो पण कॉलेज वर नुसतं वाराच येतंय ग मग वाऱ्याचा आवाज जास्त ते ऐकू येत नाही कटकट ते आवाज म्हणून म्हटलं जाऊ दे
हम्म हम्म
काय म्हणाल तीस तू
तेच मी म्हटलं आम्हाला पण जस म्हणजे मि तर्र म्हणजे असं का बरेच दिवसानंतर न पिक्चर बघायला गेलतो ना मी म्हणजे पहिला पिच चरमिकली रक्षाबंधनच होत तेव्हा काहीतरी आणि दुनियादारी पहिला पिक्चर बघितला मी घरातल्यांबरोबर
व्हय
हा
हम्म
तरी तो आला असेल एकोणीस ला अठरा ला एकोणीस ला
हे दुनियादारी एकोणीस वीस ला कुठं आलाय दोन हजार म दोन हजार नऊ आठ ला काहीतर आलाय त्यो
हा ना
हम्म
बघ म्हणजे मी तेव्हा लहानच होतो सोड हा त्यात फोटो पण आहेत म्हणजे माझ्याकडे नाहीयेत म झ्या अंक माझ्याकड अल्बम हो म्हणजे मला आठवल आता एवढे फोटोज हायत का नाही त्याच्यामध्ये
हम्म
भरपूर एक तर असा घागरा घाटला आणि माझा बॉय कट होता ग तेव्हा आणि असा रेड कलरचा घागरा घातलाय मी आणि रश त्याबदलचा फोटो आहे तो मला स्वत त्याला बघूनच हसू यायला लागलेल त्याच्यात मी अशी दिसलतो लहान असताना
अ जम मी पण आता लहान अस माझ्याकडे काही एवढे फोटो नाहीयेत तर एक दोन चार फोटो आहेत त्या फोटोतले बघितललो तरी असं वाटतंय आदी मी लय गूबगुबीत होतो आता लइच म्हणजे लइच बारीक झालंय.
माझा भाऊ पण आदी लै गुबगुबीत होता आता जरा काळा पडलाय तो पण म्हण असं लहान असतानाच मुलं छान असतात म्हणजे हम्म
छान अशी होतो काय. पण त्यावेळी कुणासोबत बोलत नव्हतं आता लय सगळ्यांबरोबर बोलतोय पण बारीक लय झालय.
बारीक बारकच बरं जाड काय उपयोगाचं नाय आमच्यासारखं.
वाडना अजून कोण म्हणलं काय मला वीस वर्षाची पोरगी हायस आणि बत्तीस वजन हाय.
अरे खर म्हणजे ते चांगलं ग म्हणजे मेंटन तरी हायस तू.
अगं कपडे बसत नायत ग किती फिटिंग करून घ्यायचं सांग.
काय बारक्या मुलांच्यातले कपडे घेऊन एन.
आता आम्हानी कॉलेजमध्ये ट्रॅक सूट म्हणून दिल्यात काय कल्चरल कडण मग ते ट्रॅक सोड दिलेला ते मी घातलोय ते बुजगाव न घातल्यागत झालय ते.
ति लय ढगळं झालय आणि त्याला फिटिंग म्हणजे असं टा हे मारालय फिटिंग करायच अस म्हणा लागलोय फिटिंग कराय लागलोय एकाकडचं बसतय तर दुसरीकड बसतच नाय कारण की ते ट्रॅकसुटला काप डब्बल आय.
हा हा हा ह ह, अग कुट आतल फक्त कापड मारायचं ना बाहेरच सोडून द्यायचं.
तिचा टाक मी करालोय बघ आता तेच करणार आय आता थंडी वाजायला म्हण ट्रॅक सूट घालून आलोयय घरात कॉलेजच होय. कुठ तरी जायचं म्हटलं तरी ट्रॅक सूट घालून जाईल कुठं जायचं म्हटलं तर ट्रॅक सूट घालूनच जायच.
तेच म्हणजे असं हाल म्हणजे असं ढगळं ढगळं असल ना ते ते एवढंच चांगलं वाटतय म्हणजे
लईच म्हणजे लईच ढगळ हाय ग माझ्यासारखे अजून दोघी बसतील त्यात आसाय.
आई.
त्या बाकीच्यांना दिल्यात त्यांना सगळ्यांना चांगलं बसतय आणि एकेकांनी फिटिंगच करून घेतलं नायत. कारण की त्यांना तस हायग म्हणजे त्यांना बरोबर फिटिंग बसतय. आणि एकेकानी फिटिंग करून घेतला त्यांचं चांगलं फिटिंग झालंय माझं करून करून घ्यायला लागलं तर काय होयनाच.
हम्म, मला पण आता पप्पांना उठवायला जायला पाहिजे आता चहा द्यायची वेळ झाली ना चहा बनवायचाय.
कर कर चहा कर.
हा बनवते आणि मग मी तुला साधा कॉल करते म तेव्हा तू कर मग मला
चालतय चालतय ठीक आय.
हा तू पण चहा वगैरे सगळं फ्रेश वगैरे हो तो
हो मी फ्रेश व्हय व्हय चार्जिंग लावायला पाहिजे आमच्या इथ सारखं लाईटिक येत चाललीया.
अरे आमच्या इथ पण चाललिया लाईट.
त्यात आमच्या इथ शुक्रवारी लाईट ला जातीय ग.
हम्म ठीक आय की मी करतो.